हॅलो नमस्कार!
कार
बोला काय चालूय?
काहीच नाही, बास तुमचं काय चालुय?
काहीच नाही सध्या निवांत बसलेलोयत.
हो का
दोन सिक्युरिटी गार्ड, दोन सिक्युरिटी गार्ड बसले आपल्या सिक्युरिटी साठी
हो हो
आणि पाऊस काय काही एक एक थेम पडायलाच वरून जस काळी ढागायला कळ लागलीय असं पडायल ते
असं, असं, नाही ना तो एकदम पण येऊ शकतो ना?
आला तर खूप चांगलंय वो, पण म यायला पाहिजे ना?
असं असं
सध्या त्याची गरज आहे पण तो येत नाहीे सध्या काय सांगाव आता
आता सध्याल
हो सध्या त्या त्याचीच गरजय ना ते तो आल्याशिवाय पेरणी करता येत नाही.
काय वाटतंय यावर्षी का कसा पडेल? काय पडेल? किती पडेल?
आता एक पहिला पाऊस पडल्याशिवाय काही सांगू शकत नाही. पण मग तरी मला वाटतंय चांगला पडेल म्हणून
तुम्हाला काय वाटतं बाॅ जास्त पाणी पडेल की नाही पडेल?
आता आम्ही वेगळ्या शहरामध्ये आलो ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मग मला काही एवढं माहिती नाही पडलं आपल्या शहराबद्दल-
असं असं
प्रॉपर शहरामध्ये असलं की समजत. कसं ऊन होत, कसा पाऊस पडेल? हम्म गावामध्ये
हो का! नाही यावेेळेस भरपूर ऊन होतं. त्यामुळे म्हणतोय मी का यावेेळेस जास्त राहील पाऊस
पाऊस बरच सांगितला आहे पण मग मी अशी न्यूज ऐकलेली की हिंगोली परभणी मध्ये थोडा दुष्काळ पडण्या शक्यता आहे मध्ये
हो का असं कुठं ऐकलं होतं मी
मित्र सांगत होता मला असं
हो का ते काय वाजवताय ते तेवढं बंद केलं असतं
अच्छा अच्छा नाही ते होत थोडं झालं
ते ऑडिओ जरा ते कमी होऊन जातो ना त्यामुळे
अच्छा अच्छा
हो
म काय करताय काही नाही दुष्काळ वगैरे पाणी पाऊस
असशं असशं काय म्हटलं तुम्ही हिंगोलीला काय झालेलं आहे म्ह
हिंगोली प बनी ोडं कमी पाणी पडण्या श कदा अस मित्र बोलला मला पण मी काही ऐकलं नाही असंही
असशा असं
हिंगोलीचा एक मित्र होता तो बोलला तसं पण पाण्याची गरज आहे आता सध्या जेवढा पाऊस उशिरा होईल तेवढं पुढचे म्हणजे पूर्ण सतरा बिघडून जातं ना
हो ते तर होतच म्हणा सगळे मग आता शेतकऱ्याचे हाल होतात ना तेच तर तिथं पॉइंट येतो ना आम्ही
तेच तर गोष्ट नडली
हम्म काय सध्या कोणते पिक आहे काय कासादावावर पडी ती
नाही नांगारून वगैरे पडलेले आहे बाबा नांगर झाली
हो हो
रोट्या वगैरे मारून पडलाय काही बेड पाडून पडलेत
हम
ते झालंय, पण मग आता ते पाऊस पडण्याची उशीर म्हणजे कस जमिनीची हो जमिनी भूक भागली की मग पेरणी सुरू करता येते.
हं, हं, हं. काय लावायचंय आता?
लावु टमॅटो, आद्रक, कपासी, मका
होय, किती एकर हाय तुम्हाला भरपूर लावायचं बोलतायेत?
हो सतरा हेक्टर आहेत ना आपलं.
होय काय?
हम्म.
भरपूर झालं की हो तुम्हाला.
हो बर आहेत मीडियम काही एवढं नाही हो. लोकांना दोन दोनशे, दीड दीडशे आहेत एकर आहेत.
एकर काय हेक्टर?
एकर, एकर.
हेक्टर म्हंटल्यावर किती जातं ते?
हेक्टर म्हंटल्यावर ते चाळीस पन्नास हेक्टर होतं.
नाही ना दोनशे हेक्टर म्हंटल्यावर कसं होईल?
हेक्टर म्हटल्यावर ते अडीचशे एकर होतं ओ.
किती हेक्टरला म्हंटले तुम्ही?
पन्नास हेक्टर.
पन्नास हेक्टरला अडीचशे एक्कर.
हम्म.
हम्म, मस्त हाय हा. शिकावं लागलं हि.
तेवढ्या बाबतीत हिशोब येतो आम्हाला थोडा, थोडा.
हो का?
ते पण एवढं समजत नव्हतं, ते पण आता दोन तीन वर्षापासून समजायला लागलंय.
असं, असं.
जवळपास दोन वर्षापासून
नाही आम्हाला हे हेक्टर वगैरेमध्ये काही एवढं कळत नाही. पण मिलीग्राम ग्राम ते समजू शकतं.
मला फक्त पहिले एककरच कळत होतं, बाकी बाकी कोणतंच कळत नव्हतं.
हो का?
पण मग ते हेक्टर, काही गुंठे, काही आर ह्यामध्ये ते आपल्याला आता थोडी गरज पडल्यामुळे शिकावं लागलं.
असं असं, मग बाकी काय चाललं तुमच वालं?
काहीच नाही हे शेती काम वगैरे आता पाण्याची वाट बघतोय आम्ही सध्या.
काय आता थोडी भाषा चेंज करावी वाटते मला तर.
तर काय आपली मराठी भाषा आहे हो, मराठी भाषेचा लाज कशाला.
नाही मराठीच हो आपली फक्त आपण जरा जास्त शुद्ध होते बा असं म्हणतोय.
अच्छा, अच्छा असं
माझी तर नाही पण तुमची जरा लई शुद्ध वाटते. तुम्ही पुणेरी हाय का?
हो पुणे साईडच्याच नाही मी अलिल्या नगरमधले
हम्म पुणे साईडकडे आहिल्या नगर कसं?
हो मग पुणे साईडवरच आहिल्यानगर आहेत हो.
हो का? नाही कधी तिकडं येण्याचा काही प्रश्न पडला नाही ना त्यामुळे म्हणतोय.
पुण्याला गेले नाही तुम्ही अजून?
नाही, पुणे नाही, अहिल्यानगर नाही,
मी आईल्यानगरला पन फिरलोय.
हो का अहिल्यानगरला असता माझे काकाण ते पण मग मी कधी गेलेल नाहीये त्यांच्याकडे.
अहिल्यानगर मध्ये पारथडीला गेलेलंय मोठ देेवी माहिती असेल ना! मग ते पण अहिल्यानगरमध्येच ये,
हो का मो मोठादेवीला त गेलेलं हो,
ह म ते आईल नगर मध्ये
असं असं हे नव्हतं माहिती मला.
परत मडी ये मडी पण नाहीईलेनगरमध्ये येते बहुतेक,
अरे फिर तर मी मग त मी जाऊन आलेल आहे तिथून,
अईल मडी अईल नगर मध्ये फिक्स काही सांगते ना मला,
हो हो.
पण मग बहुतेक आहे तेच अहिल्या्यनगरमध्येच तेथे.
हम्म मोटा देवी आहे ना!
हा मोठा मोठा देवी आये फिक्स.
हो मग काय जाऊन आलेलं जेवण.
हम्म!
काय चालू य तुमच्याकड काय झाडांची तोड वगैरे काही,
सध्या थांबवली आम्ही आता आमच्या शहरामध्ये,
काही खेड्यामध्ये हो!
तरी पण किती झालेली काय काय?
काही आपल्या एवढं त्याबद्दल काही एवढं नॉलेज नाहीये म्हणजे माहिती वगैरे काही नाहीय.
असं असं पुणे साईडला जास्त झालेली म्हणताय ना तिथं जी
हा मता म आता शहर वाढवण्या सा साठी ते करावं लागत न आता आता ते झाडांची तोड तोड वगैरे केल्याशिवाय ते शेअर पण वाढणार नाही. काही म्हणजे कंपनी अ जे आपल्या यांत्रिकीकरण वगैरे त्यामध्ये होणार नाही.
हम्म हम्म हम्म. नाही पण मग आपण शहर वाढवाच्या नादात आपण पर्यावरणाला नुकसान पण करतोय ना? हो मग त्यामुळे आपण नवीन लावले पण पाहिजे असं वाटत वाटत वाटत नाही क तुम्हाला?
मला तर वाटतंय म्हणजे एक झाड जर तोडलं तर दहा झाड तरी लावायला पाहिजे.
हम्म! तेव्हा कुठे ते होतं ना.
तेव्हा त पर्यावरण थोडं चांगलं राहील.
हो आणि सध्या आता ग्लोबल वॉर्मिंग पण भरपूर वाढलेली आहे ना? त्यामुळे
तर त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रदूषण कमी करराण्यासाठी आपण इ वी इ गाड्या असतात त्या चा चार्जिंग वगैरे?
हो हो
त्या गाड्यांचा वापर जर केला तर चा अत
हो ते पण भरपूर फायद्याच राहील आपल्याला.
हो!
इ वी चार्जिंग गाड्या म्हटल्या आपल्या इंधन पण कमी लागेल आपल्याला आपल्याल साठ ते साठवून ठेव
इंधन इंधन वाचेल आणि त्यामध्ये आपलं प्रदूषण पण कमी होईल ना?
हो हो हो!
आपल्याला प्रदूषण कमी करण्यासाठी त्या चार्जिंग गाड्यांचा उपयोग करणं हे चा अती ती उपयुक्त राहील.
अति अति म्हणजे भरपूर उपयुक्त राहील ते आपल्यासाठी.
तर काही तुरळकं इंध इंधन गाड्या ठेवलं त्या गोष्टी वेगळ्या राहील.
हो मग आता एक काही ना काही तर होईलच ना एक
इम इमर्जन्सी साठी!
हो हो तेच होऊ शकतं असं वाटतं मला त कारण की आता भरपूर गाड्या निघलेल्या आहे न.
नि वू वर निघाल्या पण लोकांचा काही अजून भरोसा नाही त्याच्यावरती एवढा. काही काही लोक भरोसा ठेवतातात काही ठेवत नाही ना.
हो हो ते तर आहे ओ! आणि एकदा भरोसा बसला की मग टेन्शन नाही राहत ना.
हा ते
हो लोक
तर माझाही विचार चालू आहे माझाही विचार चालू आहे चार गाडी घेण्याचा.
हो का?
हम्म फोर व्हीलर बघू म्हटलं एखादी. टाटा हरियर
टाटार हरिअर हा मस्त आहे किती बी. हो टाटा हरियर पण चांगली आहे पण म ई वी मध्ये मी इतक्या गाड्या बघितलेल्या नाहीये सध्या. आजुन?
त्याच्यामध्ये महिंद्राची पण एक चांगली आहे बी एस सिक्स म्हणून
हा बी बी ए सिक्स म्हणून होती
हा बी ए नाही बी इ ये बी ए
हो ना हो ना बी इ
हा
हा बीई सिक्स म्हणून ती पण मस्त आहे
हम्म
तिचं काही टेन्शन नाही आहे ना ती आताच आत्ताच लॉनच झालेली पण आहे ना आता कोणती झालेली ती
हा पण ती कमी किलोमीटर म्हणजे चालती का ती
हो ह हो
ती साडेचारशे किलोमीटर चालते
होर ते हाय म्हणावं पण आता ये वी गाड्या आल्यामुळे आपला पर्यावरण वाचते ना बनवून जात आहे ना
हम्म पर्यावरणाच संतुलन करणसाठी आपल्याला ई व् गाड्यांचा उपयोग करण चांगलं राहील
हो उपयुक्त ठरेल भरपूर
हम्म
सगळ्यांचे फोन येत आहेत हो काय चालते आपण तुला आलं किती काय
काय हो झाले झाले
हो ठीक आहे ठीक आहे चाले
चालेल
हो ठेव